येतोय ना आवाज?
हो, येत आहे. आज ऑनलाइन शॉपिंग वर बोलायचं?
केलाय, आपण ऑनलाईन शॉपिंग?
ह हं ऑनलाइन शॉप- शॉपिंग हा ऑनलाइन शॉपिंग ना?
हा हा, केलीय का?
हम आता म्हणजे आपल्याला असं झालं की ते एक रोजच्या जीवनाचाच भाग झालाय, व्हायला लागलाय. हळूहळू इतकं अंगवळी पडायला लागलय तेे आपल्याला
मोबाईल हातात घेतला की पहिलं आपण ऑनलाईन शॉपिंगच उघडतो.
हो आता ते लिंबू संपले करा फोन वरती अरे जर असं पोहेच च आणायचे आता किंवा रेसिपी एक करायला घेतली अरे हे साहित्यच नाहीये. आपल्याकडे करा कोणत्या तरी ॲप वरनं घ्या मग जाऊन म्हणजे आता म्हणजे असं सोपं झालंय शॉप पिंग करण बाजारात जायची उन्हामध्ये वगेरे वगैरे गरज नाही. किंवा अगदी वेळ काढून जा, सगळं आवरा आणि मग जा एवढं मग जवळ नसेल मार्केट तर मग रिक्षा करा बसने जा मग सामान घेऊन या. त्याच्यापेक्षा एक फोन केला की सगळं घरी येत.
हो हे खूप चांगलं म्हणजे झालेलं आहे, पर्याय कारण आपल्याला पहिले कस त्रास? त्रासदायक होत जा खाली अ हे नाही भेटलं तिकडे शोध इकडे, शोध शोधा शोध करण्यात वेळ जास्त जात होता. ऑनलाईन ह्या शॉपिंग मुळे आपल्याला असं म्हणजे वेळ वाच लाय आणखीन दुसरं काहीतरी काम करण्याचा वेळ मिळालाय.
बरोबर का कधी कधी असं होत की, अ बाजारभवापेक्षा एक दोन रुपये जास्ती असतात. पण मग आपला वेळ पण वाचतो, जाण्याच जाण्यायेण्याचा खर्च पण वाचतो ना. त्याच्यामुळे कधीतरी वाटत की जाऊ दे सारखंच हाए काही गोष्टी आपण तरी अजून अं म्हणजे महाग गोष्टी असतील, तर आपलं थोडस जीव वरखाली होतो. हुं कि आपण प्रत्यक्षच जाऊन घेऊया किंवा कपडे म्हणा ज कपडे ओळखायला घेतला तर बायकांना कसं असतं, साडी घ्यायचे तर त्याचा पोत कस तय हात लावल्याशिवाय आपल्याला. अ फील नाही होत किंवा म रंग. किंवा कपडा कसा हाए? ते असं हात लावून किंवा बघवून घाल म्हणजे, अंगावर घातल्याशिवाय आपल्याला अंदाज येत नाही मग ते ते थोडं ऑनलाइन करण्यापेक्षा आपण डायरेक्ट जाऊन घ्यायला बर वाटत. तुला काय वाटत? त्याच्याबद्दल.
नाही काही गोष्टी आपल्याला बरोबर आहे, की नाही का म्हणजे कपडे म्हणा किंवा एखादी म्हणजे जास्तीच जे सामान आहे, आपण असं भरतो तर अ ते कस समोर जाऊनच ते व्यवस्थित हात लावून चेक केलं तरच ते चांगलं कळत मग ते अ टिकण्यासाठी ते आपल्याला फायदेशीर आहे की, ते समोर जाऊनच घेणं गरजेचं आहे.
हा आपण जे साठवणुकीसाठी जे भरतो गोष्टी त्या. आपल्याला खात्रीच्या माणसांकडनच घेतलं.
घेतलं पाहिजे आणि ऑनलाईन कस कधी कधी काही गोष्टी तेणा असतय किंमत किंवा स्वस्त पण असत पण, मग ते घरात आल्याशिवाय आपल्याला त्या वस्तू कळत नाही. नाहीए की कसं आहे. कसं नाही. मग काही गोष्टी आपल्याला ऑनलाईन न न घेता आपण समोर जाऊनच घेत. घेतलं पाहिजे ऑनलाईन फक् घात कस, की बाबा आपलं कधी घाईचं काम आहे.
जेव्हा आपली खूप ग गरज आहे, आणि आपल्याला म्हणजे आपण जाऊ नाही शकत. आणायला रात्री नऊ वाजले मला उशीर झाला घरी यायला आणि आता माझ्याकडे भाजी काहीच नाहीये तर मी पटकन ऑनलाईन मागितली माझं काम होऊन जात आणि अ बर पडत ना, ते सोईस्कर पण पडत, पण पण भाजी- पण घ्यायला बगा, मार्केट मध्ये गेलं तर इतक्या भाज्या दिसतात, आपल्याला मन पण अस प्रसन्न होत. ही घेऊ का? ती घेऊ का ती घेऊ? असं ऑनलाईन मध्ये ती मजा नाहीेये
आणि ऑनलाईन मध्ये सगळं असं स्टँडर्ड दिसतं पण ते आपल्याला कसं लागेल? किंवा त्याच किती मॅन्युफॅक्चरिंग कधी एक्सपायर कधी हे लक्षात येत. नाही जेव्हा समोर आपल्या माल येणार, आपण त्याच्यावर बघणार, मग परत ते रिप्लेस करा
हा, ते पण थोडा मनस्तापाचच काम होऊन जातं कधी कधी
फक्त कसं म्हणजे, एमर्जन्सी म्हणा किंवा कधी काही गोष्टी आपल्याला हाऊस म्हणून आपण ऑनलाईन शॉपिंग करू शकतो, पण नेहमी नेहमी ऑन ऑनलाइन
अ मला तर ना, जर खूप जड उचलून आणायला नाही त्रास होतो मला पाठ माझ पोट दुखत, अशा वेळेस मी काय करते कांदे, बटाटे, ही जेव्हा आपल्याला सारखं लागणारी गोष्ट आहे, आणि ते जास्ती प्रमाणात. आणावी लागते, मग ती ऑनलाईन घेतल तर ते माझ्यासाठी खूप आता बरं झालंय ऑप्शन ते आणून देतात बाबा घरी वरती वरतीपर्यंत आपल्या घरापर्यंत आणून देतात. मग ते, तो एक फायदाच होतो माझा.
म्हणजे काही गोष्टी खूप सुविधा चांगल्या आहेत, की बाबा कधी अस व्यय व्यक्ती जर घरात असेल, आणि त्यांना जर समजा खाली जाता येत नाहीये आणि घरात वस्तू संपलीये, तर ते आपण ऑनलाईन मागून मध्ये घरपर्यंत येतं ते एक चांगला फायदा झालेला आहे.
हो, आणि समजा आपलं आपलं कोणी व्यक्ती आहे ज्याला आपण बाहेर गावीेत आणि आपल्या घरात लहान मुले आहेत, किंवा वयस्कर माणस आहे आणि त्यांना काही वस्तू पाहिज तर आपण आपल्याला टेन्शन नसतं ना, आपण आपल्या हातात फोने आपण पटकन त्या वस्तू तो सिलेट केल्या, आणि आपल्या घरी पाठवल्या. ती त्यांची पण सोय होऊन जाते, म्हणजे आता एक ते टेन्शन नाही राहत.
हो. आणि हे असे ऍप आलेले आहेत की, ते मुलांना पण हँडल करता येत. वयस्कर व्यक्तींना पण आहे, त्याच म्हणजे पटकन कळत की कुठून काय मागवायचं आहे. सोप झालेल्या आहे, करू शकतो त्यामुळे गरज पण आहे, काळाची ती की जसं जसं बदलत जावं लागतं तसं आपल्याला पण थोडं बदलत जावं लागत आणि त्याच्यानुसार काही बदल आपल्यात घडवावा लागणार आहे.
हो ना, आपण आता बघतो ना आपल्या आजूबाजूचे किराणेवाले पण हळूहळू त्यांच ऑनलाईन पण सुरू करायला त्यांनी सुरुवात केली, कारण त्यांना माहिती जर आता कस्टमर आपल्याकडे नाही आले तर, आपल्याला त्यांच्या पर्यंत पोहोचायच आहे आता कारण काळाची गरज आहे. जर आपण नाही त्याच्याबद्दल पुढे काय केलं तर दुसऱ्या जण पुढे निघून जाणार. आणि आपला धंदा बंद पडून जाईल. त्याच्यामुळे आता जे नवीन आहे ते त्यांना अ म्हणजे, अ घ्यायलाच लागणार आहेत. गोष्टी
नवीन चेंजेस जे आले ते त्यांना बदल घडून आणावच लागणार आहे. आपण पण आ काय करतो किराणा जरी मागवायचा ठरला, म्हणजे ऑनलाईन न करता दुकानात जाऊन जरी मागवायचे म्हणलं तरी, ते सांगणार लिस्ट पाठवा आम्ही तुम्हाला पाठवुन देऊ
बरोबर, त्यांना पण आपल्याला वॉट्सअपवर लिस्टच पाठवावी लागते. हा, म्हणजे तो एक ते बदलच आहे. हो, ना हा पण हा त्या लोकांनी पण केलेला आहे त्यांच्या मधला बदलच आहे, त्यांच्यासाठी पण ते सोयीस्कर आहे ना. हा, आमच्याकडे तर काही किराणावाल्यांनी काय केलय? आता त्यां पण छोट ॲप बनवले आहेत आणि ते आपल्याला पाठवतात तुम्ही सिलेक्ट करा याच्यातल काय पाहिजे? आणि त्यांचे दर असतात. त्याच्यावरती सगळं दिलेलं आहे. म्हणजे भाज्या पासुन किराणा सामान आहे. बाकी सगळंच मग आम्ही आपण ते सिलेक्ट करायचे. ऑनलाईन हवं पेमेंट तर ऑनलाईन करायच किंवा तो माणूस जेव्हा सामान घेऊन येईल. तेव्हा त्याला द्यायचं मग असं पण आता ते लोक करायला लागले.
आणि ऑनलाईनचा एक महत्त्वाचा फायदा म्हणजे कस? जी गर्दी आहे. ही ट्राफिक फीक ये त्याच्यातुन पेट्रोल डिझेल खर्चून तेथ जावून आपल्या गर्दीत शॉपिंग करण्यापेक्षा ऑनलाईनचा हा फायदा आहे, की बाबा आपण जे आहे. ते सिलेक्ट करायचं आणि आपल्याला घरपोच ती सुविधा मिळते. हा एक खूप महत्त्वाचा फायदा आहे की गर्दीमध्ये न जाता पेट्रोल वाच ते आपली दगदग होत नाहीये. मानसिक त्रास होत नाहीये. शारीरिक
की बाहेर पडायच म्हणजे एकदा ज घरात आले ना तर परत हिंमतच होत नाही, बाहेर पडायची... हा खर ऑनलाईन पण काय काय? काय कायच्या ऑनलानच्या कपडे पण इतके छान छान मिळतात. ना आपल्याला लोकल मार्केट मध्ये नाही मिळत. मग अशा वेळेस ते ते पण आपण तिथून आणि कमी र म्हणजे रेंज मधले असतात. तर चांग वाट वाटत थोडे दिवस आणि खराब झाले. तरी आपल्याला वाटत ठीके आपले पैसे वसूल झाले.
सगळ्याच गोष्टीत लहान मुलांना
ऑनलाईन करून म्हणजे ते एक छान फायदा आहे की इमर्जन्सी वाट गोष्ट ऑनलाइन मागवू शकतो... अशी कोणती नाहीये की ती ऑनलाईन
नाही बरोबर अगदी औषधांपासून, भाजीपाल्यांपासून सगळं सगळं अवे्लेबल म्हणजे काही नाही अ ते ह हा बोलतो
हो म्हणजे मेड ऑनलाईन वर भर टाकते की जेणेकरून मेडिकल इमर्जन्सी असू दे ब्लड टेस्ट ऑलान झा आप म टाय आ् करायच ते व्यक्ती घरी येऊन ब्लड चेकअपला नेतं
हो बरोबर ते पण एक
म्हणजे ऑनलाईनच्या हा णा म क हॉपिटलाझेशन पण त्याच्यात उतरलंय ऑनलाईन म
खरं म्हणजे हे ऑनलाईन विषय असा आहे की म्हणजे जितकं बोलू तितकं कमीच त्याच्यावरती जितके फायदे ठीक आहे त्याच काय काय आता न नुकसान पण आहे त्याच्यामध्ये पण मग अ जितका फायदा आहे आपण चांगल्या गोष्टी घ्यायच्यात आणि वाईट गोष्टी सोडायच्या असं हा असं प्रत्येक ठिकाणी शेवटी तसच आहे ना कुठल्या ज हा आहेच हा आहे आता आपलं आपल्यावररती य ते कधी कधी या शॉपिंग आपण उत्साहाच्या भरात ऑनलाईन म ठरवायला पाहिजे ना की आपण काय घ्यायचंय आणि कुठे थांबायचे
काय करायचं हो
चल तुझ्या वळेस बरोबर ऑनलाईन बघून छान वाटलं ह परत ब भेटूया
हो ठीक आहे चालेल ओके बाय हा